लक्ष्या कुठं आहे लक्ष्या
काय झालं?
लक्ष्या म्हणलं कुठं हाय बारा मिनिटं झाली तरी
तुम्हालाच माहित आता कुठ मी तर खाली ठेवल होतं.
हम्म. माझ्या पण ते ब्लाऊज शिवून आणलेत का नाही त्यांना लेस जोडायचे आहेत.
र ति तर सांगितला नाहीस का.
नाही बाय लेस हाच मोठ मागं मर्दीची नाही केवढी लेस कायच्या काय दीड मीटर दिलती. दीड दोन दोन मीटर जास्तच असेल. पण जरा मर्दिने त्याच्यातला एक तुंडका पण परत दिला नाही.
ह.
होय मग मी काय केलं आता ब्लाऊज नुसत शिवाय दिलं. आणि लेस ठेवल्यात तर त्या लेस माझ मी लावणार.
हम् हम्.
हम्म.
चांगलंय.
मग.
झालं म्हणजे झाल.
हम्. होय आता रिफ्रेश कराय आता परत रिफ्रेश करायचं काय.
करा कि.
हम् हम् हम्. हम.
बोलताय की नाही.
बोला बोला. अगं कोण ओरडत? काय कापताय काय?
कापत नाही उशीर पासुन येन बघता
हम्म.
अ बघितला काय मेसेज?
नाही बाय थांबा जरा कपडे हे करायला लागले. गप बस जरा. शेवट कर जरा रेसिपी सांगा की एखादी? आपण रेसिपी वर जरा चर्चा
कसली सांगू रेशसिपी
हम. हाय हाय रेसिपी सांगा.
ह पनीर सांगू पनीर
हम्म सांगा की
हॅलो
हां
केवढं वार सुटलय ग बया
हम्म खूपच
केवढं मोठं वार सुटलय अ घड्याळ हालाय लागलंय. गेट वाजयला लागलाय केवढा
हूं हम्म
चांगलं पाऊस खूप झालाय लागला
हम्म -
पनीर टिक्क्यात सांगते काय?
सांगा की
पनीर अडीचशे ग्रॅम घ्यायचा चौकनी तुकडे केलेले
हं
हॅलो
हा बोला
अ शिमला मिरची कांदा एक एक मोठे चौकणी तुकडे करायचे कांद्याच
बरं
घट्ट दही घ्यायची अर्धा कप
हूं
बेसन मोठे दोन चमचे घ्यायचे भाजलेले. आल लसूण पेस्ट घ्यायची एक दोन चमचे होईल एवढं मसाले तेथला एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चम चा हळद एक चमचा धने जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार आपलं मीठ घ्यायचं.
हम्म
काय?
हा
कसुरी मेथी लिंबाचा रस एक चमचा तेल किंवा तुम्हाला बटर पाहिजे असल तर बटर घ्यायचं.
बरं
मॅरिनेशन तयार करण्यासाठी त्याला एक मोठ्या बाऊलमध्ये घट्ट दही भाजलेले बेसन आलं लसूण पेस्ट आणि बाकीचे सर्व मसालेत ते
हूं
कसुरी मेथी लिंबाचा रस मीठ फेटून घ्यायचं त्यात
ओके
आणि त्याला कोट मिळ ते कोटिंग करण्यासाठी मसाल्याच्या मिश्रणात पनीरच तुकडं शिमला मिरची कांदा
हम्म
असं टाकायच. तुटणार नाहीत अस.
ओके.
मग सर्व वस्तू तो आहेत का त्यात त्याला व्यवस्थित असं, लागल्यावर मिश्रण अर्धा तास झाकून फ्रीजमध्ये ठेवायच.
हो.
मग एका पॅनवर वर एक एका पॅन किंवा तव्यावर
हम्म
दोन चमचे तेल किंवा बटर गरम करून घ्यायचं. मॅरिनेट केलेले तुकडे तव्यावर ठेवायचं.
हम.
मंद आचेवर भाजून अस सोनेरी होऊस पर्यंत कुरकुरीत होऊस परत भाजून घ्यायचं.
बरं.
मग हॉटेल सारखा आपला धूर यायसाठी फ्लेवर द्यायसाठी भाजलेल्या पनीर मध्ये एक छोटी वाटी ठेवायची.
हम्म.
त्यात जळणारा कोळसा असतोय ते ठेवायचं. त्यावर जर तूप टाकायचं म्हणजे हा फ्लेवर येतोय ना छान त्याचा. हम्म अंगारा वर आणि पाच मिनिटं ठेवून मग पनीर टिक्का तयार होतो.
हम्म
खायच मग. छान वाटत पण
हम्म
करून बघायला पाहिजे एकाद दिवस.
ओके. करूया की. शुद्ध शाकाहारी वाल्यांना छान आहे ही रेसिपी.
हो हो अत्यंत. खूप प्रिय.
आणि काय म्हणताय मग?
काय नाही.
जोरदार पाऊस आणि को--फा तुकाराम मुंडे आल्यात म्हटल्यावर चांगलं काम करायला लागल्यात.
कोण?
तुकाराम मुंडे साहेब.
हम्म.
मोबाईल वापरत नाहीत काय जास्त तुम्ही?
नाही ना. कामातून वेळ कुठे आहे.
हो हो कामाच्या वर तुम्ही आणि तुमच्यावर काम
काम होय
फक्त काम आणि काम चोवीस तास काम
आबाजी आबाजी आबाजी बोल रहे अबाजी अरे बाबा जाने दे उन्हे, उन्हे कित्ता काम रह तय मालूम हे तेरे जैसा वो मोकले नहीं है. हो राशिद बोलता हा मेरेको मोकला छोडा नही.
हम अरे बाबा दस बारा घर मे काम रहते वह उनके अकेले के घर मे